हॅलो
हा आपला बोलता बोलता विषय कटच झाला कॉल
हो ना मग मी तेच सांगत होते तुला की अ म्हणजे आता काम पण दुपटीने वाढलेलं आहे आणि या ह्याच्यात म्हणजे तिची फार फरफट होता ना आपल्याला दिसते बघ ना गं म्हणजे ती अक्षरशः एक जो काय म्हणतो ना आपण अति जास्त कामाचा लोड आल्यामुळे कुठेतरी तिची खूप अं अ कुचंबना होतीये आणि नाही म्हणाल्या ना तुला सांगू काय एक की आधीचे पुरुष बघ आधीचे पुरुष ठीक हे बाहेर बाहेर कमवते तेच होते. पण आत्ताचे पुरुष हे ही गोष्ट त अजून पण कुठेतरी मान्य करायला तयार नाहीये की आपल्यासोबत ती पण जर बाहेर काम करती तर आपण पण तिला मदत करायला पाहिजे घर कामात म्हणजे बघ बा अ स्त्री बाहेर जाऊन कमवायला तर लागलेली आहे पण पुरुष घरात स्वयंक करताना किती टक्के दिसतो आपल्याला किंवा कपडे धुताना किती पुरुष दिसता येत भांडी घासताना किती पुरुष दिसता येत. किंवा बाळाला सां म्हणजे बाळ लहान आहे म्हणून रजा घेणारे कि ती पुरुष आहेत म्हणजे परत जाऊन तिच्यावरच ते सगळं आलेलं आ
हो याच्यामध्ये ना आपली जी पिढी आहे ती खूपच जास्त हे होतीय की अं म्हणजे खूपच जास्त तिला लोड येत तय असं मला वाटत की बाबा म्हणजे घरून पण असं नसतं की म्हणजे तो मुलगा जरी करण्यासाठ बघितल तरी घरून पण असा सपोर्ट नसतो की तू केलं पाहिजेस हे की बायकांचीच कामं हे तर बाय त्यांनीचं करायचा असा एक कुठेतरी शिक्का त्याच्यावरती लावलेला गेलेला अस तो आणि त्यामुळे मग असं होतं की त्याची आपण जरी कन्व्हन्स करून जरी सांगितलं की हां बाबा तुम्ही हे करू शकता हे मला पण किंवा त्याची जरी असं वाट कि त्याला एक दोन पर्सेंट तरी पण असे ते कुठेतरी परंपरा आणि रूढी ज्या आहेत ना आधीच्या त्यामुळे हं हं हं त्या इत् क्या हे आहेत ना की म्हणजे आणि सणवार तरी स्पेशली असेल ना किंवा कुठे फिराय जरी जायचं असेल म्हणजे मुलींनचं असं होत की अशी म्हणजे करिअर करा हे करा म्हणजे विश्रांती अशी नाहीच. तीला सणवार असेल तर जास्तच काम करायचं कुठे फिरायला जायचं असेल तर फिरून आल्यानंतर पण करा. म्हणजे सगळीकडूनच हे ना हे म्हणजे असं आहे आणि करिअरमध्ये पण हे ना थोडस असं. अं म्हणजे जोपर्यंत मुली अगदी एकदम फायनान्शियली इंडिपेंडंट होत नाहीत. की हा बाबा. कि स्वतःच स्वतः सगळ अगदी घरा घर क बांधण्यापासून ती पूर्ण त्यामध्ये राहूपर्यंत जेवढीच तेवढी सक्ष सक्षम जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तिला हा ठीक आहे करते नोकरी करते तर ठीक आहे एवढं काय त्यात म्हणजे असं मला वाटतं की हे थोडस म्हणजे आपला पण विचार केला जावा मुलींचा असं मला वाटत हम्म.
आणि त्यात तुला सांगू का एक गोष्ट म्हणजे जसं आपण आता काल पण तेच बोललो आपण कि एक स्त्री स्त्रीला खरंत तिच्याच मा म्हणजे एक स्त्री स्त्रीच्या मागे हात धऊन लागल्यासारखी कुठेतरी दिसतीय कारण आता जस जर सून आहे. म्हणजे मी तुला सांगू का सूनच नाही इव्हन जी मुलगी आहे ती पण सपोज ऑफिसून आलेली आहे ना. तर आईचं काय असतं की, नाही बाबा आता ती ती छान शिकलेली आहे. अ ती नोकरी पण करत आहे पण आईची अपेक्षा कशी असते की तिने घरकामही शिक काव्ह, कारण मग ती लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. मग तिला स्वयंपाक तर मस्त म्हणजे तिला बाकी काही वाचता नाही आलं तरी चालणार आहे. तिला निरक्षर असली तरी चालणार आहे पण मात्र तिला स्वयंपाक यायला पाहिजे ही अशी अजीब अट आपण म्हणू शकतो की समाजातली दिसते. आणि तिथून आता आईचं तर आहे आणि सासू तर मग त्याहीपेक्षा त्याच्याही पुढे असते सासूच म्हणणं किती थकून आलेली असेल ऑफिसहून काही असेल मात्र तिच्या काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तिलाच करायच करायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात तुला कामाची विभागणी म्हणजे आपण आता स्त्री जरी पण चांगल्या ठिकाणी काम जरी करत असेल तरी पुरुषांचा पगार आणि स्त्रीचा पगार भले एक एक म्हणजे एक पोस्ट आहे. एका पोस्ट साठी एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे तरी पण स्त्री आणि पुरुषांच्या पगारामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते तुला बघ.
हो इव्हन अजूनही कित्येक घरात म्हणजे असं होतं की अ ते म्हणजे सून आणि मुलगा जर बघितलं केवल तर मुल मुलालाच आजारी आजारी असेल तर त्याला काही नाही करायला लागत पण ते जर सुनेच्या बाबतीत जर असेल ती आजारी आहे तर ती तीच म्हणजे ती आजार पण नाही सांगू शकत की मी अ मला बरं वाटत नाहीे किंवा मी विश्रांती घेऊ शकते अशी असं पण म्हणजे घराणे आहेत की अजून समाजात कि ती जरी आजारी असेल बाबा तरी पण तिनच करावं म्हणजे भले ती कमवत असेल तरी घरी नोकर म्हणजे आपल्याला हेल्पर असं नाही तिने असं हे करावं की तीच असं अजून पण म्हणजे लोकांची मतं अशी आहेत की नाही आम्ही केल्या आमच्या त्यावेळी तर ही करू शकते पण त्यांच्या भीतीत जॉब नव्हती म्हणजे असं नाहीय की प्रत्येक व्यक्ती त्या म्हणजे त्याच्या त्याच्या ह संसारात ही या होतीच पण असं आहे की आजकाल कसं की सगळंच करा तुम्ही घरपण सांभाळा तुम्ही बाहेर पण पडा बर घर जर आपण घरीच राहिलो ना तर पण असं होतं की धाडस कमी होतं म्हणजे हळूहळू ना आणि मग असं होतं की हा आता ही म्हणजे पुरुषावरतीच डिपेंड झाली ना आपल्या नवऱ्यावरती तीच डिपेंड झाली स्त्री की, मग तिला कसेही अगदी वागवले तरी ती सहन करत राहते. म्हणजे ना हे कुठ तरी ना कारण का हा पर्यायच नसतो की का ती फायनानशियली इंडिपेंडंटच नाहीये तर एक तर तू फायनान्शियली इंडिपेंडेंट हो किंवा मग म्हणजे तू आमचं काही पण टॉर्चर सहन कर हे अशा प्रकारचे पण आजकाल म्हणजे असे आहेत कुटुंब असं मला वाटतं.
बरोबर आणि अ तू अगदीच म्हणजे हा पॉईंट अगदी तुझा हा जो मुद्दा आहे ना हा अगदीच बरोबर आहे. कि एकतर ना अ ही गोष्ट मुळात समजली जात नाही किंवा ते ग्रही ठरतात हा म्हणजे स्त्री म्हणजे ती एक रोबोट आहे एक प्रकारे तिला तिच्या काही भाव होवना तिला पण ती पण आजारी पडते तिला पण कधी विश्रांतीची गरज असते. या गोष्टीच मुळात त्यांना कळत नाही किंवा त्यांनी ते धुडकावून लावले आहेत आणि दुसरा जो मुद्दा तू बोललीस की त्यांना ना कंपरिझन खूप असत आता आपण जर असं बोलायला गेलो ना की तब्येत म्हणजे आपण नाही इन जनरल सगळे अस त्यां जर सागितल की बर नाही ये की म्हणजे काय तर मग सासुच काय असत कि आम्ही नाही केले का तुम्हाला तर एक, एकच मुलं आहे. आम्ही तर चार, चार, पाच, पाच सांभाळले मग आम्ही नाही आधिक काम केलेत का पण मगही तुलना जि आहे ना ही कुठे तरी मला चुकी वाटते कारण ही तुलना कशी असू शक की तुम्ही आज तीस, चाळीस वर्षां आधीची गोष्ट तुम्ही बोलता आहात की आत्ताच्या स्त्रियांना कुठेच ती लागू होत नाहीय तुम्ही आधीच्या स्त्रियां आहार बघा, आधीच्या स्त्रियांची राहणी बघा आत्ताचं जग आणि आधीच्या स्त्रिया घरातनं बाहेर पडून काम म्हणजे नव्हत्याच करत त्यामुळे त्यांच एक्झर्शन पण होत नव्हतं घारातली काम होती घरातली कामं पण मी म्हणत नाही अस घरातली कामं खूपच इझी आहेत किंवा सोपी आहेत असं अजिबातच म्हणत नाहीे मी पण मग तुम्ही जर तुलना करता आहात ना मग सगळ्याच गोष्टींची तुलना व्हायला पाहिजे. सगळ्याच गोष्टींची तुलना व्हायला पाहिजे मग ती तुम्ही जेव्हा अशी तुलना करतात ना मग त्यावेळी कुठेतरी त्या स्त्रीला पण कुठेतरी एक, एक बर्डन येत एक तणाव येत की मग ठीक आहे यांनी पण केलंयच ना मग मला पण करायला पाहिजे मग मी पण हे केलं पाहिजे आणि कुठे तरी ना मग एक हे जबाबदारीचं ओझं पेलत, पेलत ती अक्षरशः त्याच्या खाली दबली जातेय असं मला वाटतय.
हो आणि आपल्या संस्कृतीमध्ये कसं आपल्या म्हणजे मोठ्यांना मान द्यायचा, आदर द्यायचा. हे जे आपल्यावरती संस्कार केलेले असतात त्यामुळे आपण त्यांच्या पुढे म्हणजे जास्त विरुद्ध पण नाही बोलू शकत आता फॉर एक्झाम्पल आता एखादी मला म्हणजे मेड असाइन करायची की मला बाबा मला लोड होतोय तर आता पैसे दिल्यानंतर कोणीतरी आपलं काम हल हलक करत असे तर ती हेल्प पण, पण असं पण आहे की काही कुटुंबात म्हणजे ते पण नाही. चालत की नाही, नाही आपल्या घरात असं नाही आहे हे नाही चालणार म्हणजे हे थोडस आहे ना हां म्हणजे नाही तिचं नाही पसंत पण आता तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून म्हणजे थोडस तिचा पण विचार तिच्या पण आनंदाच होईल ती पण म्हणजे आ आणखी उत्साहने काम करेल परत घरच्यांसाठी म्हणजे एकमेकांना जर थोडस समजून घेतलं ना घर म्हणजे घरासाठी चांगलं होईल असं मला वाटतं.
आणि तू जो मुद्दा बोललीस ना सुरुवातीला की विरोध करत नाहीत आपल्याकडे विरोध आणि म्हणजे आता मोठ्या, धाट्या मोठ्या आपल्यापेक्षा वयाने तर त्यांच्या समोर आपण विरोध करत नाही का माहितीय का ग कारण जी विरोध करणारी असते ना तर ती तिला वळत नसतं असं आपल्याकडे म्हणतात किंवा ती संस्कार ही जी मुलगी असते ना तीच मोठ्या विरोध करते किंवा मोठ्यांसमोर बोलते हा असा आपल्या समाजात अ ही समज आहे आधीपासून ह्या अशा गोष्टींचा पगड आपल्या समाजावर आहे ना मग आपसुकच आता एक साधं उदाहरण सांगते तुला मी ह की घरात दोन बहिणी आहेत ठीक आहे आता मोठी बहीण जी आहे तिला बघून तिच्या पद्धतीने करते आहे तिच्या पावलांवर पाऊल ही लहान बहीण ठेवत असते तर ही जी लहान बहीण आहे ती निरीक्षण करत असते मोठ्या बहिणीच आता मोठी बहीण जी आहे ती जर मोठ्यांचं सगळं ऐकती हो ओके चालेल ह्या सगळ्या गोष्टी जर तिच्या असतील तर ती कोयना जो प्रतिसाद आहे तो पण तसाच असेल की किती चांगली मुलगी आहे सगळ्यांचं ऐक मोठ्यांच ऐकते उलट बोलत नाही मग तिला सगळे छान गुडी गुडी सगळ हे असं वातावरण असते मग तिच बघून लहाणी पण कशी नाही बाबा असं काहीतरी असंच केलं पाहिजे आपण पण असच राहील पाहिजे म सगळे आपल्याला छान म्हणतील आणि तेच जर विरोध करणारी असेल ना मग तिला सगळेच रागवतात हीला हिला वळणच नाहीये हि तर खूपच उद्धट आहे ही खूप बिघडलेली आहे मग सगळ्यां कोणीही नातेवाईकाने त्यांच्या समोर म ही अशी ती तशी तिचे गाराने सांगितले जातात म अर्थात् ती वाईट ती वाईट म लहान लहान बहीण ला कस वाटत अच्छा हे अस केलं का वाईट असत म्हणजे ह्या अशा गो ष्टींचा इम्पॅक्ट जो आहे किव परिणाम जो आहे तो लहानांवर पण होत असतो आणि तिथूनच तो समाज शिकत शिकत आणि हा इथेपर्यंत आपण आता आलोय असं म्हणता येईल
आणि ते आहे की म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की ज्या बोलू शकतात